काय करालाय?
काय नाही बघ मुलग्याचा अभ्यास घ्याय लागले जरासं.
हुं.
बोल की.
स्वयपाक झाला?
झाला. स्वयपाक झाला सगळा. आज शुक्र वार
मग काय केलाय शुक्रवारचं स्पेशल?
आमच्या घरी, शुक्रवारच स्पेशल नॉनव्हेज असतं आमच्या घरी.
होय, आमच्यात पणं नॉनव्हेजच हाय.
होय काय?
हुं.
असंय पा.
आ
झाला काय म्हंटलं स्वयपाक?
नाही करा लागल्या मम्मी.
हू हू,
तुम्ही काय करालाय?
तेच की याला जरासं मुलग्याचा अभ्यास घेत बसले.
हा जेवला का नाही अजून?
नाही आजून जेवायचं
हम्म
म
कुठ ट्रिपला वगैरे गेलता का नाही?
ट्रिप झाल आता ट्रिप होऊन शाळा चालू झाल्या कॉलेज चालू झालं आता.
हम्म कुणासोबत गेलता फॅमेली?
फॅमिली
हम्म आपण पण जाऊया की कुठं आता ह्या वर्षी म्हणजे अ दिवाळीच्या सुट्टीत वगैरे.
जाऊया की कधी जायचं सांगा कुट जायचं?
दिवाळी झाल्यावर कुठ तरी तव्हा काय थंडी चालू आसत्या गेलं तर चालतंय सगळीकडं फिरून वगैरे यायचं.
हम्म चालतय की.
हा परवा पण गेलतो तेव्हा पण तुम्ही नव्हता आला
नव्हते आले, आले होती की.
हेला नव्हं अ सगळे आपण देवाला गेलो होतो ना तेव्हा तुम्ही नव्हता आला.
हा हा देवाला नव्हते आले तेच्या आधी देवाला गेलो होतो तेव्हा आले होते.
तव्हा आलता हा.
हुं
व्हय या पाहिजे होतासा सगळी फॅमिली होतो तव्हा म तुमच कॉलेजमूळ तुम्हाला वेळ मिळाला नाही सोडा,
हां
हम्म
आता जावूया, दिवाळी कुठ जायचं? आसं फॅमिली जायचं म्हटलं तर आसं हितचं कुठ तर जायाला पाहिजे कोकण छान आहे बघा कोक ण कोकण मध्ये जायला पाहिजे फिरायला.
चालतय की जावूया कुठं मालवन. तारसली महा त्याच्यापेक्षा महाबाळे श्वर आणि गोव्याला गेलेल आणि बेटर आहे.
होय महाबळेश्वर पण छान आहे म्हणत्यात.
हा, हा,
आमच्या मामी वगैरे गेलत्या परवा कनी शेगावला गेलत्या. दिवाळीच्या सुट्टीत हा हा गजानन माहाराज ते पण छान आहे म्हणून सांगालत्या म्हणजे त्यांनी जाऊन आल्यात नाही. मग ट्रेनला तिकीट पण पाचशे रुपये आहे फक्त.
हा.
दोन दि, एक दिवस लागतय जायला, पण तिथं छान आहे सांगालते, म्हणजे मंदिरात व्यवस्था आपण तिथं बघायला वगैरे लय छान म्हणून सांगालती. तेच, मंदिरात सोय तेन चांगली हाय, म्हणून सांगालतीत.
हा हा.
आणि म्हणजे बाहेर देवाची कसं सगळं, महाग असतंय ना, जेवण, नाश्ता. तसं तिथं म्हणजे काहीच महाग नाही आहे म्हण, वीस तीस रुपये पर्यंत असं सगळं मिळतय म्हण. होय. पन्नास रुपयाला आणि साठ रुपयाला जेवणाचं ताट. आणि नाश्ता, काहीतरी वीस, तीस रुपयला असं हाय.
एवढं? मग बरय की तिकडंच जायचं.
हम्म! मग म्हणत होत्या त्या, तुम्ही पण जाऊन या छान आहे बघायला, त्यांनी पण अस त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांची मम्मी, मावशी, असं गेलतीत. हम्म! म्हणजे तिथं अ मंदिर आहे ना ते आता आपण परवा म्हणजे, अक्कलकोटला वगैरे गेलतो क नाही, तिथं आशी लई गर्दी होती. निस्ता धक्काबुक्की चाललेली सगळ्यांना. आणि निट दर्शन पण नाही मिळालं.
हा.
मग त्यांनी म्हणल्या की, आम्ही जेव्हा गेलतो तेव्हा दर्शन म्हणजे अस म्हणजे छान मिळालं, परत जे म्हणजे रांगेत उभ्या राहिलेल ना त्यांनी तिथं असं कुणाला ढकला ढकली नाही, किंवा काही नाही. आणि प्रत्येक ठिकाणी असं बाकडं बसायला, रांगेत
हा.
असं बसायला सगळं होतं, आणि तिथं प्रत्येक ठिकाणी एसी कुलर सगळीकडें चालू परत, मंदिर एकदम स्वच्छ. आणि दर्शन पण रांगेण, आणि सोयीस्कर सगळ मिळणार तिथं.
हम्म! म्हणजे स्वच्छता, आणि शिस्त दोन्ही पण आहेत.
दोन्ही पण आहे.
हा.
मग त्या म्हणत होत्या, तुम्हाला म्हणजे वेळ मिळाला की, तिथ एकदा जाऊ या म्हणून, आणि तिकीट पण लई नई हाय ना, ट्रेनन काय एक दिवसात आपण जाऊन येऊ शकतोय.
होय.
हम्म!
एक दिवसात जाऊन शकतोय. बाकी सगळ्या देव, म्हणजे मंदिरात असं जायचं म्हटलं की, गर्दी लई असत्या.
होय गर्दी असत्या, आणि निदर्शन पण नाही मिळत.
नागपूरमध्ये परत, स्वामी समर्थांच्या केंद्रात, म्हणजे अक्कलकोट शिर्डी, ते लई कडे, आता हे पण छान आहे काय तिरुपतीला गेलेलो, आमचं बर बरंच हाल झालं बाबा तिकडं.
होय गर्दी होती काय?
तर गरदीीला असते त्यामुळ जर असं हे होते वेटिंग वर असते सगळं दर्शन वगैरे त्यामुळं ल त्रास होतोय आपल्याला
हम्
आधीच सगळं कुटिंग वगैरे करून जाय लागतय एकत पहिला तिथं आणि फ्री दर्शन वी आय पी दर्शनाला आणि साधं आपलं नॉर्मल म्हणजे पाचशे रुपये दर्शन पास. तथे दर्शन पा पाचशे रुपये दर्शनपाास एक व्यक्ती लहाना सकट लहानला सुद्धा बिरकल म्हणजे पाचशेचे तीनशेचे आणि हजार किंवा दोन हजारचे असे त्यांचे पास आहे आणि नाहीतर मग नसेल तर मग फ फ्री दर्शन आहे त्यांच्या फ्री दर्शनला पण चोवीस चोवीस तास लागतात त्याला.
लायनीत उभ राहायला पाहिजे.
भरायचं एकदा आतमध्येध्ये गल की बाहेरच यायचं नाही.
हा
हम्म
मग तस अक्कलकोट ला पण आम्ही गेलतो कणी त्यावेेळेस बिलय गर्दी म्हणजे आरतीलाच गेलतो ना आम्ही पहाटेच्या चार वाजता.
ह
आणि अ अ त्या दिवशी गुरुवार होता मग गुरुवारची लई गर्दी असत्या, एवढी गर्दी कि तिथं म्हणजे नीट दर्शन मिळालंच नाही. इथं आम्हाला मूर्ती पण नाही बघू दिली आतली म्हणजे स्वामीची होती ती.
आणि तो बाहेरचा परिसर लई मोठ आहे आणि आतमध्ये मंदिर स्वामी समर्थांचं एकदम लहान आहे.
लहान आहे. हा मग तिथ बाहेर सगळीजण उभारून आरती वगैरे करायला लागत्या. आणि असं रांग वगैरे काय माहीत नाहीत कोण करतच नाहीत. जस येईल तस त्यानी ढकलतात पुढं पुढं जायचं, ते दर्शन घ्यायचं आणि पुढन बाहेर पडायचं ते पण तिथ दर्शन घेताना पण ढकलतात.
हा हा त्यात कोण आता
मग कुठं तर असं चांगलं म्हणजे ठिकाण बघूनच जाऊया.
हा हा चालतंय की जाऊया असं जिथ गर्दी नाही अशा ठिकाणीच जायचं. आता देवदर्शनला झालं बाबा देवदर्शन बास आता देव भरपूर झालं आता कुठंत तर असं एन्जॉय म्हणून जायला पाहिजे आता.
हा तेच म्हणजे आमच्या परवा शेजारची पण सगळे गेलतीत ना ते मालवण कोकण मध्ये गेलती सगळं कोकण फिरायला.
कोकण भाग तर काय चांगलाच आहे.
हा अ पावस गणपती पुळे परत रत्नागिरी आणि सगळ्या तिकड जे जे आहे ना, सगळीकडे खरं बीचच आहेत तिथं सोडा. पण वातावरण छान आहे तिथल सगळं.
हां
आणि गोव्यात पण जर गेलं तर सगळ बीचच आहेत.
होय
हां
गोव्यात पण तसंच पण मला गोवा बघायचा आहे.
आ अजून नाही बघितलं तुम्ही?
नाही बघितला.
मी पण नाही बघितला सोडा.
त्यामुळेच बघायचा आहे जरा गोवा.
हां.
अजून म
सगळे वेगवेगळे तिथं बीज आणि चर्चा एवढंच आहे म्हणा.
काय का असं ना आपल्याला एन्जॉयमेंट मिळाली बास.
हा परत हे बार वगैरे आहेत.
हा.
हम्म. जाऊया मग आपण ह्या दिवाळीत.
जाऊया जाऊया यावेळेस काहीतरी प्लॅन करूया.
हां.
तेव्हा सुट्टीच्या पण सुट्टी सुट्टीच्या बेतावर आता सुट्टी पण मिळायला पाहिजे सुट्टी आता कधी नाही तर लगेच दिवाळी झाल्या झाल्या एक आठ दिवस सुट्टी असते त्या सुट्टीच्या पिरेडमध्येच काढायला. पाहिस
होय दिवाळीत लय सुट्टया पण नसतात सोडा.
जास्त सु कारण लगेच परत आपण सासत्या त्यामुळं सुट्टी पण मय सुपरविहजन वगैरे दिलेलं असते त्यामुळे
होय कॉलेजच्या परीक्षा असतात ना दिवाळी झाल्यावर.
काय झाल्यावर थोड्या आधी होतात थोड्या नंतर असतात.
होय. हम्म.
त्यामुळे दिवाळी झाली की लगेच एक दोन दिवसात प्लॅन केला तर बरं आहे म्हणजे आज जे आतापासून प्लॅन केला तर आपला गुड होतं सक सेस होईल प्लॅन नंतर मी
नाहीतर दरवेेळेस करायचं आणि कोणतर मग एकदम नाही म्हणतय मग परत फीस करडतय सगळं.
कॅनसल कर.
हां. त्यामुळे आधीच जरा गणपतीच गणपती वगैरे झालं का नाही मग जरा करायचां सगळी जण मिळून.
चालतंय की तोपर्यंत काय पाऊस पण नसतोय त्या वेळेला एवढा पाऊस कमी होतोय. थंडी चालूच होती गणपती नंतर थंडी चालू होत्या हम्म हा.
मग थंडीतच जाया म्हणजे हिवाळ्यातच गेलेलं बरं कारण पावसाळ्यात गेलं तर सगळं पावसाळया किचकीच असतोय. आणि उन्हाळ्यात गेलं तर मग काय लहान मुलांना घेऊन का उपयोग नाही लई ऊन असते.
अ होय.
त्यामुळे दिवाळी झाल्यावरच म्हणजे चांगला आहे दवा गेलेला.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
चालते की करूया प्लॅन आपण काहीतरी.
होय होय करूया.
नाही जेवण बनवून झालंय आता जेवायचीये फक्त तुमचं तुम्ही पण जेवणार आहे नव अजून
हो आम्ही आता झालंय बनवनार
आता आलेत सासू सासू सासूबाई सासर आले आमचे जेवायला आता
होय काय बरं बर
चालतय ठेवू काय मग
हा हा चालतय ठेवा
चालतय हा हा